हा येतों आवाज.
नाहीं.
असं लांबून येतोय हो तुमचा आवाज.
हॅलो आता येतोय.
हो हो हो येतो येतो.
हा..
ह् तुम्ही काय केली होती मग आाज भाजी?
हा मी मी हीच केलती बटाट्याचीच केलती. पण मी सुकी केली होती तें बटाट्याचे काप घेतले कापून. आणि पहि साल पण काढते मी बटाट्यायचे भाजी करायचे असल्यावर. मग सालपाट काढून.. त्याचे काप केले आणि मग मी त्याला फोडणी दिली. जिरा मोहरी.. आणि थोडस लसूण आणि कांदा टाकला आणि तो परतला. आणि मग त्याच्यावर बटाटे टाकले आणि मग ते परतले आणि मग थोड... ड्राय वाटयला लागल कधी कधी ते चिपकत ना खाली. मग थोडस पाण्याचा शिंतोडा असा टाकला.. मंग वाफेवर शिजवली ती, अशी सुक्की केली भाजी.
रिकामा ऑडिओ हा नाही बटाटे तस वाफेवर तेलात लगेच शिजतात ते त्याच्यावर काय करायचं फक्त वरती मकड आहे वरती ना थोडस झाकण ठेवून ये ना त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे मग खाली ते लागत नाही तरला वगैरे कशाला
हा ते ते पण करतात पण मी तसं नाही करत
हॅलो तुमचा आवाज खूप ब्रेक होतय
नेटवर्क मध्येच आहे एक मिनट नेटवर्क मध्ये हा हॅलो आता येतोय
हा हा हा येतो येतोय
हा म्हटलं मी पाणी वगैरे थोडस त्याच्यावर शिंपडत असते
हा हा ते पण चालत
हा मी तस करते आणि ते आणि रश्या सोबत जर करत असेल ना तर मग
हं हं हं. हॅलो हॅलो हॅलो हो हो हो येतो येतो आता येतो हा
नाही मी म्हटलं मग सुकीवाली मी अशी करते ते आणि ज्या वेळेस रशेवाली करते ना मग त्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचा कूट टाकते
अच्छा घ्या पाडल बघ
तुम्ही का तुम्ही पण शेंगदाचा कुठ टाकत अस
शेंगदाण्याच कूट टाकून करते मी वांग बटाटा पण छान लागत शेंगदाण्याच तू कुट टाकून
चना काय
पा पापा काय आ काय
हा वांग बटाटा पण त्याच्यामध्ये पण शेंगण्याचा कूट टाकून छान होता
हो आणि माझी मम्मी ना हे मुगाची डाळ टाकून पण करते बटाटा ते पण छान होतं हिरव्या मिरचीच हह़
ती भाजी सुकी हिरव्या मिरचीच हिरव्या मिरचीचं नाही माहित कशी करताय तुम्ही
हिरव्या मिरचीची शेंगदाने टाकून नाही माहिती
नाही
कोणतं कोणती शेंगदाणे टाकून बटाटा हिरव्या मिरचीच नाही माहिती का
नाही ना हे लाल मिरच्या टाकूनचं माहीती हे पा फक्त बटाटा टाकून हिरव्या मिरचीची करतो ती माहित हे पण ते शेंगदाणा बटाटा टाकून ते नाही माहीत
ते कसं करायचं कि आपण ना अ शेंगदाणे भाजून वगैरे घ्यायचे आणि आपले बटाटे जस भाजीला कापतो ना तसेच कापून घ्यायचे साल वगैरे काढून आणि मग ना अ अ वाटण घ्यायचं हे शेंगदाण्याचे साल वगैरे काढून घ्यायचे आणि मग त्यामध्ये हिरवी मिरची घालायची थोडस जीरं घालायचं आणि अ मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे शेंगदाने टाकून द्यायची जेवढी मिरची तुम्हाला पाहिजे तेवढी ए हिरवी मिरची त्यात टाकून द्यायची आणि हे सर्व एकत्र दळून घ्यायचं आणि थोडस असं ओलं दळायचं पाणी वगैरे टाकून चांगलं बारीक करून घ्यायचं एकदम पेस्ट आणि मग फोडणीला ना तेल घालून थोडस जिरं आणि जास्त नाही टाकायचं, कारण दळ्याला टाकलेलं होतं. आणि मग त्यात बटाटा टाकायचं थोडस परतून घ्यायचं परतून झालं की, अ अ थोडस शिजवायचं त्याला. नॉर्मल पाणी टाकून शिजवायचं थोडसं कारण हे मिश्रण आपल्याला ओतायचं असतं त्यात. मग थोडंस म्हणजे शिजलं बटाटं कि मग हे टाकून द्यायच ही पेस्ट ही टाकून दिली कि अ थोडा वेळ उकळू द्यायचं. दोन चार उकळ्या येऊ द्यायचे त्याला आणि गॅस बंद करून टाकायचा.
अच्ा
एकदम मस्त लागते भाकरी सोबत हे पण ह चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं. आणि कोथंबीर जर टाकायची असेल ना, तर मग दळायला कोथिंबीर टाकून द्यायची, वरतून नाही कापायची दळ्यालाच टाकायची अजून छान लागत ते.
अच्छा!
हम्म, एकदम मस्त लागत एकदा करून बघा तुम्ही. आपण जशी शेंगदाण्याची आमटी करतो ना? शेंगदाण्याची आमटी करतो ना तसच करायचं.
हा.
हे बटाटे वगैरे फोडणीला अगोदर टाकून घ्यायची आणि मग हे बटाटे वगैरे शिजल्यानंतर मग हे बाकीचं मिश्रण त्यात उतून द्यायच.
अच्छा! ओके म करल एकदा ट्राय. हे वाली, मी ते हिरवे मिरचीवाली फक्त बटाट्यावालीच करत असते.
हम्म. बाकी अजून काय म्हणता. अजून मी तर खूप भाज्या बनवते म्हणजे अस शेंगदाण्याच्या भरपूर भाज्या माहिती आहेत.
अच्छा! तुम्ही हिरव्या भाज्यामध्ये पण शेंगदाणे टाकता का?
ह हिरव्या भा हिरव्या, हा मेथीच्या भाज्या टाकते. अं, अजून हा मेथीची भाजी तर मला ती तशीच आवडते. अ हे टाकून, शेंगदाणे वगैरे टाकून.
शेंगदाणे टाकून.
हम्म.
आणि, मी मी मेथीची भाजी, शेपूची भाजी, करते त्यात शेंगदाणे नाही टाकत. डाळ टाकते मुगाची.
आ होतोय अ मेदीीच्या बाजीत पण मुगाची दाट असता हा.
हा, मेथीच्या भाजीमध्ये पण मुगाची डाळ टाकते आणि शेपूच्या भाजी मध्ये पण मुगाची डाळ टाकते, ते टाकूनच करते मी.
शेपूच्या भाजी तर टाकतात आणि अजून आम्ही अ कांद्याच्या पातीमध्ये पण शेंगदाणे टाकतो ते पण छान लागते. मेथीची भाजी तर खूप छान लागते रशाची शेंगदाणे टाकून.
रश्यावाली नाही मी सुखीच करते रशावाली मेथीची भाजी नाही केली मी कधी.
अरे खूप छान लागते भाकरी सोबत ते एक नंबर लागते.
हा का, कशी करतात मेथीची भाजी रशवाली?
भाजी कशी करायची, त्याला अस भरपूर असा लसूण सोलून घ्यायचा आणि लसणाचा तडका देऊन टाकायचा आपण तडका देतो तसा. जिरं आणि लसूण तेलामध्ये, आणि भाजी स्वच्छ धुऊून त्यात टाकून द्यायची भाजी मग थोडीशी शिजून घ्यायची तेलात नॉर्मल असं अर्धसा कप पाणी टाकून किंवा मग एक कप पाणी टाकून त्यामध्ये चांगली शिजून घ्यायची. आणि मग जस. मी आता तुम्हाला वाटण सांगितलं ना जेवढे शेंगदाने पहीजे जास्त करायची अशी पातळ मधली करायची तर थोडेसे शेंगदाणे घ्यायचे असे अ जर समजा तुम्हाला तीन चार जणांची करायची असते ना असे. दोन अडीच मूठ फक्त शेंगदाणे घ्यायचे. मग ते भाजून वगैरे त्याचे साल वगैरे काढून. मग ते मिक्सर मध्ये वाटायला घ्यायचे त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं. आणि आपलं हे अ हिरवी मिरची टाकायची तुम्हाला किती तिखट लागतं तेवढी आणि मग ते असं वाटण पूर्ण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि ह मेथीच्या भाजीत टाकून द्यायचं. आणि परत उकळून घ्यायचं चांगलं खूप छान लागते. एकदा तुम्ही ट्राय करा घरी आणि भाकरी करा त्याच्यासोबत बाजरीची भाकर. एक नंबर लागते. आणि सेम प्रोसेस तशीच याला अ आपलं कांद्याच्या पाथीला.
तेटे कच
कांद्याची पात पण तशीच करतात आणि ती पण भाकरी सोबतच खायची. मस्त आणि पोळीसोबत असं काही नाही तुम्हाला भाकरर आवडत नसेल ना पोळी सोबत पण छान लागते.
नाही मी खाती भाकर पण पण मी. सोखीच भाजी करत असते मेथी शेपू. कांद्याचे पात असे डाळ टाकून सुकीच करत असते. अशी कधी पातळ केलीच नाहीये मी अजून.
तुम्ही एकदा ट्राय करा खूप छान लागते पाहिजे तर यु यंटूब तुम्ही सर्च करू शकता. युट्यूबला पण तुम्हाला अच सांगतील पण ते कांदा बिंदा टाकायला सांगतात कांदा वगैरे काहीच टाकाय म मेथीच्या भाजी अशीच छान लागते आणि सुकी करायची अस कधी कधी काय करायचं अं त्यामध्ये ना फक्त अ थोडीशी भाजी. अ शिजून झाली कि सुकी झाल्यानंतर. मग आबड धोबडं असं शेंगदाणे वाटायचे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटायची आणि मग ते त्याच्यामध्ये टाकाय. आणि अ थोडस अजून परत वाफून घ्यायचं परतून वगैरे ती पण खूप छान लागते. त्याला फक्त लसूण जास्त टाकायचा कापून वगैरे. ती पण खूप छान लागते सुकी भाजी
अच्छा.
हम् फक्त जास्त बारीक शिंगदाणे नाही करायचे.
हा ओके जास्त बारीक नाही वाटण करायच.
काही वाटलं ना का मला कॉल करा तुम्ही मग मी तुम्हाला मग तिथे तेव्हा परत सांगेल की कस काय करायचं म्हणून आणि आम्हाला पण बोलवा जेवायला.
हो नक्की ऑलवेज वेलकम मी शक्यतो मी नड च सुक्याच भाजी करात असते पातळ कधी केल्या का हिरवलं पाहिजे पण आता नक्की ट्राय करून बघ
हम्मम् हा खूप छान लागतेय ती भाजी
हा चालेल चला मग ठेवते परत मग नंतर करल तुम्हाला. थोड्या वेळा
हो हो हो हो चालेल चालेल मस्त वाटलं बोलून तुमच्यासोबत म्हणजे मी इथं झोपेतून उठले ना मोबाईल हातात घेतल्यानंतर तुमचा मेसेज बघितला. म्हंटलं चला यांना फोन करून मग माझी झोपच गेली. बरं वाटत नाही का असं.
हो.
ठीक आहे चालेल बाय.
ठीक आहे ठेवते बाय.
हो हो.